हा.
हा, हॅलो.
हम, आहे आहे.
हा, आवाज येतो ना व्यवस्थित.
हो, येतोय येतोय.
हा हा, बोला मग काय म्हणता, केला फराळ वगैरे. हा, मी जेवले तुमचा, फराळ झाला.
हो झाला की, फराळ झाला. सगळंच आवरला आता, काय तब्येत बरी नाही ए.
हो.
खोकला.
अ.. नाही थोडंसं आज ते, शाबू वडे केलेते सकाळी घरात. ते एकादशी होती ना, मुलांची वगैरे हा. मग काय वडे केलंत आता, लागलाय खोकला मगाचपासून. सकाळी खाल्यावर, संध्याकाळी लगेच रिझल्ट आला.
रिझल्ट होय. आता रिझल्ट फास्ट असत्यात ना.
हा, हे वातावरणच असं आहे ना.
वातावरण तसं, नाही एकेकांना कसं सूट पण होतं नाही. म्हणजे अस,
हा आणि मी कसं जास्तीत जास्त तेलकट वगैरे खाण्याकडे माझं कल नसते, आणि खाल्लं की मला असं सहन होत नाही.
हां मग तेच आणि शाबू नुस्ती मोकळी केली, की खाऊ पण वाटत नाही. ते जरा वडे वगैरे केली की. मला पण तसंच वडेच आवडत्यात, शाबू वगैरे जाईत नाही. मला पण वडे असती लै की जरा त्याला, काय तर आपली चटणी जरा करायची.
होय मला आवडते शाबू खरं मी, त्याचं पातळ करून खात एकेकदा म्हणजे कसं होतंय. शाबून पण मळमळ ते ना, मग मी त्याचं. तिखटच बनवते शाबुदाची तिकखट खीर आपण कसं साखर घालून गोडखीर बनवते ना शाबूची त्याच्या वाटनीची मी तिकटच खीर बनवते. थोडस मिरची चेचून टाकतोय जिरं आणि मिरचीच फोडणी एक बटाटा आणि थोडीशी अर्धी वाटी जरी शाबू असली तरी पण बस होते भिजवलेली. बटाट्याच घालून ते शिजवून घ्यायचं त्यात, शाबू घालून शिजवून घ्यायचं झालं, गरम गरम दही किंवा ताक घालून खाल्लं तरी पण चालते ना.
हा ते मला हिरवी मिरची म्हटलं की एलर्जी हाय मला.
हिरव्या मिरची नच खर तर मळमळते आता तुम्ही लाल बुक्का ट्राय करून बघा. अजिबात मळमळ नाही खरं हिरवी मिरची खाल्ली ना खरोखर त्रा
त्रास होतोय, त्यामुळे माझं हिरवी मिरचीचं प्रमाण माझं कमीच असतं.
हा हा तस तर वल्ली चटणी वगैरे पण आवडते थोडा मला दही चटणी वल्ली. अ दही आणि वल्ली चटणी आणि भाकरी.
हा हा
आणि मळमळ,
पण खाणं काय बंद नाही.
खाण काय बंद नाही, कारण आताच तर खायचे दिवस आहेत.
होय नंतर आणि आहेच क सुरू होतय हे पाळा ते पाळा. हम्म सांगतातच की डॉक्टर मग नंतर हे करू नका ते खाऊ नका. मला तर परवा मध्यंतरी साखर प्रॉब्लेम झालता. मी कंटिन्यू नाय पूर्ण, क्लिअर मध्ये झालं, म्हणजे दुधी भोकळा आणि कारलं सकाळी उठलं की पियायचं. आणि फिरून यायचं.
दुधी भोपळा आणि थोडीशी कारल्याची फोड घालायची त्यात. अ दुधी भोपळा पो वरन अशी जरा अस साल काढून घ्यायची. आणि आतले बी पण काढायचे मिक्सरला लावायचं ग्राइंडिंग करून घ्या त्यानंतर त्याला असा आपलं वस्त्रगाळ करायचा तो करायचा त्यात बारीक मिक्सरला बारीक करते त्यातच एक फोड कारल्याची टाकायची दोन्हीचा वस्त्रगाळ वस्त्रगाळ करून घ्यायचा. त्यानी आपलं एक ग्लास बनते एक फुल पात्र जरी असलं तरी बास. हे पिलं की सगळ पोटाची चरबी पण जाते.
होय ना मी करतो घ्या, कारण मला असतं का ना घरात काय ना काय असं म्हणजे हेल्दी रस वगैरे. काडून म्हणा किंवा सॅलड म्हणा करून खायला जास्त आवडते.
हा आणि ह्या कसं माझी शुगर लेवल पण व्यवस्थित झाली. आणि पोट म्हनजे चरबी तेही कव्हर झाली. हा माजा ते हो रिझल्ट खूप चांगला आहे. आणि दुधी भोपळ्या मुळे आपली हाडे आहेत ना मजबूत होतात.
हा हा दुधी भोपळा मला तसं खात नाही मी आवडून नाही मला दुधी भोपळा.
नाय आठवड्यातून एकदा तर दुधी भोपळीची भाजी आणखी कारलीची
कारल खाऊ शकते मी दिवसभर कारल्यात ना तीन वेळा भाजी खाऊ शकते कारल्याची. अ एका वेळेला मी पावशेर ची भाजी खाते.
इतकं कडू खातातय ना तर मग, दुधी भोपळा छानच गोड असतोय गोड असतोय. ह हे हे हं काकडी कशी काकडी कशी असते सेम तसं असतय. काकडी आणि म्हणजे त्याला म्हणजे असं गोळचीट पणा असं कधी नसतोय पण अ दुधी, भोपळ्याला असतोयच कंपल्सरी गुळचिट पणा.
मी बघतो अ आणतोय सोडा दुधी भोपळा खरं मी त्याचा वेगळा पदार्थ करून खातो म्हणजे ते खायचं असते ढकलायचं असते पोटात हे माहिते आहे फक्त त्याची भाजी वगैरे जात नाही म्हणजे सांबरमध्ये ते म्हणा धपाटे म्हणा हे बनवून खाऊ शकतोय असं भाजी वगैरे मला जात नाही. ती आणि मलाच मीच खाऊ शकत नाही आणि ते मुलांना तर कसं सांगू खावा.
ते स्वतः पण गरजेचं आहे आणि ते मुलांना पण गरजेचं आहे. आणि त्यांना आता सवय लागली की हा. दाळीच्या आमटीत पण घालाटा दुधी, भोप पळा परत अ डालच्या पण करतात डालच्या इतकां सुंदर होतो दुधी भोपळ्याचा.
मला आता
खूप छान होय हा आमचं तर गणपती गणपतीत असं महाप्रसाद वगैरे करतात सगळे दालचा राईसच असत ना सगळीकडे.
हा हा होय आमच्याकडे पण सरास ते मसाले भात आणि दालचा बनवतात.
दालचा बनवतात हा लय छान लागते म्हणून मी मला आठवण आली की मी घरी करते तसं.
हो ना अ मी पण बनवते कधी तर बिर्याणी सोबत खायला.
हा जिरा राईस हा. फोडणीचा भात केला कि किमान ते जरी झाले तरी बास होतय संध्याकाळ.
इडली सांबारला
हो.
चालते ते पण.
छान होते.
हा हा ठीक आहे मी तुमचे बघतो सोडा करून कारण अ फॅट कमी होते म्हणल्यानंतर आणिअ इ शुगर लेव्हल पण कंट्रोल येते म्हणल्यानंतर
कंट्रोल कंट्रोल हो हो लय चांगलं कारण आपलं शरीरात तर तांदळातून परत ज्वारीच्या पिठातून शुगर ही जाय चच असते शुगर आपण नुसतं साखर, गूळ खायचं बंद केल म्हणजे शुगर आप पण बंद केल्या आणि आता आपल्याला शुगर होणार नाही असं नाहीये कारण आहेस तर प्रत्येक पदार्थामध्ये साखर ही हम्म
साखरेचं प्रमाण
त्याला शुगर होते.
हा ते शिळ्या भाकरी खाणाऱ्यांना सरा शुगरचा त्रास आहे.
हा शिळ्या भाकरी खायच्या नाहीत भाकरी जर ख्याची असली तर पूर्ण ताजी तव्यातली तव्यातली काढली की ताटात असं पाहिजे तर कुठे त्याला मग व्यवस्थित राहते ते नाही. तर मग चपाती डेली ला.
चपाती पण चांगलंच आहे खूडं कसं डायट ला डा डाईट पेशंटना ते क रेकमंड करत नाहीत अ चपाती करत नाही रेकमंड. मग भाकरीच रेकमंड करता. नाही आम बिना तेलाचे खरं गव्हाचे पदार्थ टाळच म्हणत्यात तेनी
हो
हा म्हणजे मला आमच्या ट्रेनरनी मला दिलं होतं ना डायट त्यामध्ये गव्हाचा एक सुद्धा पदार्थ नव्हता
होय बापरे आणि आमचं कंटिन्यू असतय की मग गव्हाच
भाकरी भाजी आणि सॅलड भाकरी भाजी सॅलड तीन टाईम खावा भाकरी भाजी सॅलड परत ते मोडआलेले धान्य वगैरे काळी कॉफी मला मग तवापासून मला ती सवय लागली काळ्या कॉपीची ग्रीन टी ची नाहीतर मी पण चहा खतरनाक अ आता नाही आता छान वाटते म्हणजे पहिला स्टार्टिंगला दोन तीन दिवस थोडसं त्रास अ च म्हणजे चांगल लागलं नाही कडू म्हणजे मळमळमळ्यागत असं करत फिरल्यागत झाल ते पिल्यानंतर आणि हा सुरुवातीला त्रास तर होते सोडा कोणत्या पण गोष्टी ते स्टार्ट केल्यानंतर आणि त्यानंतर म आता काय नाही पण मी सरास एक अ म्हणजे पहिला अर्ध्या पुडीपेक्षा पण अर्धा पुडीपेक्षा पण कमी घालत होते एका वाटी पाण्यात साखर आता नई अखंड पुडी सुद्धा पिऊ एका वाटी पाण्यातून म्हणजे कडवट पण चांगला ते आपल्याशी
चांगला सवय हा कडवटपणा चांगलाच हू
ते म्हणा
म्ह माझी ब्लॅक माझी ब्लॅक टी असते अ जास्त करून पण जरासा नई जराशी साखर पूर्ण ब्लॅक टी नाही हो म्हणता जरा त्यो बिगर केमिकलचा हवा ना असा पण घरात आमच तो हा असं बिगर केमिकलचा असला
आणि साखरेमध्ये पण असते सोडा केमिकल बिना केमिकलच आता काहीच नाहीये आपल्यांना पण खाते ते सगळ केमिकलच आहे भाजीपाला आना किंवा ज्वारी तांदूळ आना सगळ्यात केमिकल विदाउट केमिकल कायच नाही आता सध्या तर
हू
आपण जे खाते ते सगळं रासायनिक केमिकल वाल आता शुद्ध असं कायच नाही आपल्या खाण्या पिण्यात दूध जरी आणलं सकाळच दुधाचा दुधापासून सुरुवात आपला केमिकल तेन खाण्यापिण्याला हू
आणि नुसतं म्हणतात हाडासाठी दूध प्या त्यात कॅल्शियम हाय
हा त्यात केमिकल पण आहे त्या होय तुम्ही काय करता मस पारावेल होय घरगुती दूध घ्याव म्हटलं तर ते पाण्यात प्रमाण जास्त घालतात दूध कमी पाणीच जास्त पाण्याचाच पैसा घेतात
हू सगळ्यातच भेसळ कशातच असं हे नाही ना
हा
काय अवघड आहे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत त्यातून आपण चाललेलो आहे कधी क्लियर होतात देव जाणा तरी आ मध्यंतरी सुरू होत ना या भेसळसाठी हॅलो हा हा त्यांना आणि तर इथून हटवा लागल्यात ना. त्याच्यासाठी पण आमच्या ग्रुप वर मेसेज येतय, सगळी चला हा हम्म. फॉलो करा आणि, सगळीकडे पाठवा, हे जरा आपल्याला इथेच राहू द्या. असं वाटलं असलं तर.
हा हा.
असंच चालू आहे.
नाही चांगलंच आहे सोडा ते, त्यांनी कारण आपल्या आरोग्याशी असं सगळं खेळायला लागल्यात ना ते. हे सगळंच मिसळ भेसळ करून आणि एवढं पण नाही कोणाच एवढं दूध येईल, पनीर निघल. आता तयार कसं करत्यात, हे टोमॅटो सॉस म्हणा केचप म्हणा, लावतात का तसं, केमिकलच ना सगळं.
सगळ्याच गोष्टींना सगळं टाळा बसायचा असलं तर त्यांना थांबावच लागतय. हा, हा भाजीपाला तर खायचं
भाजीपाला आणि, तिकडे आपलं जर शिरोळ तालुक्यात जरा जास्तच केमिकल प्रमाणांत
होयना, हॅलो! हॅलो. हॅलो आवाज येतोय का? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!